हॅल हा मॅडम हो येत आहे
मग मॅडम
आज काही नाही मी अन हे सिकल असेलची मुलींची मी मासिक बैठक घेतली होती किशोरवईन मुली
िकल कशोर मुलींची कुठे घेतली होते अणि
अ वडाखाली ग्रामपंचायत समोर
ग्रामपंचायतच ना आणि काय काय पनवलं ते माले मा सर पण दिसले मला
हो त्याच्यात जागतिक आणि सिकल्स थेल असं ते बॅनर बनवलं होतं म्हणजे आणि ते पुस्तक होत सिक कलसेलच आपल्याला पहिले सुरुवातीला वाटप केले होते ना
हम्म हम्म हम्म
अन्नाचे सिकलसेेलचे आणि वेगवेगळे प्रकारचेस का त्याच्यातली माहिती दिली होती
हम्म
आणि हा आजार कसा होतो आणि पुढची पिढी नाही सी होण्यासाठी काय करावं लागते ते सगळं माहिती दिली होती माले मातरांनी
माले मा सरांनी व्यवस्थित माहिती दिली का मग
हो
आणि ही दो ही जी मिीटिंग आहे ती तुम्ही दोघांनी मिळून एकत्र ठेवली होती
तिथच म्हणजे दोन टीम बनवली होती मॅडम
अ बरोबर मग एक मी तेच सांगत होते की मीटिंगजी आहै ती एकत्र घायची मीटिंग व्यगरे चांगली घेतली फोटो पण चांगले आलेले आहेत पण याच्या पुढे अजन आपला जो जागतिक योगा दिवस आहे तो पण येतो आहे कधी येतोय तो? रविवारी. हो. तर रविवारी पण तसंच नियोजन करायचंय. वडा खालीच घ्या तुम्ही. हा योगा दिवसाचं, फक्त थोडं ना चटया ज्या आहेत, त्या चटया एक्स्ट्रा मागून घ्या जास्तीच्या. चट त्याच्यामध्ये अ तुमच्या किती अंगणवाड्या आहेत तिथे, तीन चार अंगणवाड्या तर आहेतच ना. पाच अंगणवाड्या आहेत, पाच अंगणवाड्यांकडनं कमी कमी त्या चट्या मागून घ्या. म्हणजे त्यांच्या मोठ्या मोठ्या चट्या आहेत ना. थोडस लांब लांब अंतर होऊन जर मुली करतील ना, तर छान वाटेल. आणि फोटोपण छान येईल, तेवढं एक छान नियोजन करा.
चार चार पाच तरी चार पाच तरी चटाया लागतील, कारण मुली
हा मुली अंतरावर राहतील, म्हणूनच मी तुला सांगते की पाच चट्या ना, म्हणजे प्रत्येक अंगणवाडीच्या मागूनच घ्यायच्या.
हो.
हम्म.
तसं तर एक, तस तर एक एक अंगणवाडी मध्ये दोन दोन का तीन तीन काहीतरी चटया आहे मॅडम असं वाट तंय. हो दोन दोन तरी आहे.
हम्म हं हं.
तर तेच मागावं लागतील. मुली म्हणजे जागा लागणार त्यांना, असं वाकवायला बसून.
हो, पण मस्त योगासन वगैरे करून ते प्रत्येक फोटो जे आहेना खूप छान घ्या तुम्ही हा.
व
काय स्वयंपाक केला मग आज?
ते सोयाबीन वडी.
किती सोयाबीन वडी खाते? त
मग काय करणार मॅडम, नाहीतर मी चिकन खात नाही तर म से खात नाही, अंडी खात मग काय खाणार? तेच खाणार.
हा.
काय मॅडम?
चा फोन येतो का म्हटलं?
नाही येतना.
बापरे.
गेले तेव्हा पा खरच गेले हो ते तेव्हापासून एकदा कॉल केला त्यांनी, त्याच्यानंतर कॉलच नाही केला.
त्यानंतर, त्याने एकचदा कॉल केला होता?
आमचं ते आपलं हे स्कोर काढतात ना आपण.
हो.
स्तनपानचे कोर त्याच ते प्रिंट टाकाय लावली होती.
अच्छा.
त्याच्यासाठी कॉल. हा कोकिडा ताईने टाकली होती, मला सापडतच नाही होतं तर मग कोकिड्या ताईंना कॉल केलं होत त्याने.
त्याला हा बरोबर आहेेतो, मग त्याच्यानंतर एक पण फोन नाही, आल्या अशा कशा सर येत. तुमचा आता खूप जीव होता, तुमच्या सरांमध्ये.
पण फोनच नाही लावलं, त्यांना पण आठवण यायला पाहिजे, ना की आ होत. सी आर पी काहीतरी काम केलं होत, त्यांच्या बरोबर. हा ना मॅडम तेच म्हणजे, सरांना पण आठवण यायला पाहिजे, आम्ही. आम्हालाच आठवण राहिली, का आम्हीच लावू असं नाही, सरांना पण आठवण यायला.
मग तू मला सांग. ते गेलेले आहेत एक मिनिट आहे. तू मला सांगते, गेलेले तेव्हापासन तू त्यांना, किती वेळेस फोन केला स्वतः हून
स्वतःहून मीने नाही, केला पण माझ्या मिस्टराने दोंदा केला होता.
हा मग तू केला काम कशाला करणार. जाऊ दे. असा समोर हम्म असा समोर बोट. त्यांना दाखवायचे आपल्याकडे, किती बोट ते पण बघायचं.
हो हो हो हो.
ह म.
धनवंती ताई कॉल करते का मॅडम.
धनवंती ताई रोज कॉल करते मला.
मला पण रोज करते ती.
रोज कॉल करते, रोज गप्पा मारते ती माझ्यासोबत.
अस का.
हम्म भारी बोलते पणती.
हा बारी बोलते मॅडम तिचे कॉलच पण चांगलं हा.
मग मी आज ग्रुपला मेसेज टाकला आहे, तुम्हाला सगळ्यांना. आरोग्य ग्रामला. ग्राम प्रकल्पला तर तुम्ही तो मेसेज नाही वाचला का.
वाचलेला आहे.
मग कोणी रिप्लाय का नाही दिला मला.
वाचला होता म्हणजे ते मोबाईल नंबर किडविल्यामध. पन्नास.
नाही मग तू वाचलेलाच नाही मेसेज जाऊ दे. कॉल ठेवलावर वाच आज टाकलेला आहे मी सायंकाळी. तू कॉल ठेवल्यावर बघ आणि मग सांग मला, म्हजे बाकी सगळे झोप. आपल्यालेच आहेत वाटतं अजून. पण म्हणजे मेसेजकडे कोणीही लक्ष देत नाही, हे याच्यावरन दिसत.
नाही मॅडम म्हणजे मी चार वाजेपासून काय भांडी कपडे हे सगळं आवरत. आहे त्याच्याकडे आता मोबाईलऽ हातात घेतला.
चार बाजीला भांडी कोण घासतऽऽ दुपारी, दुपारचे भांडे दुपारीच घासून मोकळ होतो ना.
पण मुलं खातात ना मॅडम फिरून फिरून मग संध्याकाळी अजून च्या करावी लागऽऽ लागते तीचहा पितात, ते भांडे असतात, मंगर्धङ नवीन अजून पाणी प्यायचं भरायचं असतं,, आंघोळीचं पाणी भरायचं असतंऽऽ झाडझुड करायऽऽ च असत मंग लगेच स्वयंपाक करायचा असतो.
मऽऽग
किती वेळा लाख म्हण जातो
किती वेळ लागतो बरंऽऽ
एक, दोन तास लागून जातात आवरतावरऽऽ नाही मॅऽऽडम
मग,, हा मग दोन तास लाागतात चार वाजऽऽ ज्याचं काम आवरायला चालू करते तू हं. चारचे पाच, पाचचे सहा, सहा, ठीके आता तुझे किती वाजता आहेत तरी सुद्धा तू फोन नाही बघितला आहे,, तरी सुद्धा ते मेसेज नाही बघित ले आहेत.
नाही मॅडम स्वय स्वयंपाक माजा झाला होता तेवढ्यात मि तर आले होते,, मग ते हे, स्टाईल बसवायला जातात शहादाला. तर तिथं एक ड्रेस - - एक ड्रेस कपडे, म्हणजे तिथंच ठेवून येतात, ते मग दोन, तीन दिवस झाले ते कपडे तिथंच हो ते,, मग आज घेऊन आले ते मग धुऊन घेते. सकाळी परत घेऊन जाणार ते म्हणून त्याच्यासाठी गेली होती.
हम्, हो समजलं ते मला मालेमा सर मग अजून काय म्हणतात? तुम्ही स्तंनदा गरोदर मात त्यांची मासिक बैठक नाही घेत का ग,, त्याला माता समितीची बैठक असं म्हणतात.
घेतातना मॅडम.
मला फोटोच नाही दिसत तुमचे.
कसं काय नाई दिसत.
हो नाही दिसत,, नाही लसीकरणचे फोटो येतात तुमचे चे सगळ्यात जास्त फोटो कुठले येतात, गृह भेटचे येतात.
हा.
गरोदर मातेला स्तनदा मातेला गृह भेट दिली ना,, त्याचे फोटो येतात. पण तुमचे स्तंनदा गरो - - दरमातांची मासिक बैठक जी असते. तर त्याचे फोटो नाहीचेत.
स्कंनदा मातांची घेतली होती. गोरोदर मातांची बाकी आहे,, काहीही म्हणजे थोडेच महिला होते पास, अ सात, आठ हज महिला होत्या. पण येतच नाही नामॅडम.
मग तेच ना तुम्ही सारखं नेहमी, नेहमी दरवेळेस नाही घेत, त्याच्यामुळे त्या येत नाहीत. त्यांना जर नेहमी, नेहमी बोलवलं नेहमी त्यांना माहिती दिली तर त्यांना सवय होऊन जाते ते यायला लागतात बरोबर.
हा.
म तुम्ही घेतच नाही,, अगोदर नाही घ्यायचे का तुम्ही विष्णू सर होते तेव्हा? मग,, मग आता का बर बंद करून दिलं?
तेऽच सांगतात ते, रोज, रोज नाही, तस नाही आहे,, पण ते, महिन्यात, हा महि महिन्यात एकदा घेतात. पण कण टाळून जातात माता पण यायला.
तात मग तुम्ही विषय बदलत नाही का?
विषय बदलतात ना मॅडम वेगवेगळे विषय घेतात. तरी पण
कारण की माझ्याकडे तर माता कंटाळत नाहीत. माझ्याकडे सांगतात बस मीटिंग राहिली का मला आवडतं यायला. ते मॅडम काय बोलते मला आवडतं ऐकायला बस ऐकतच राहाव असं सांगतात ते. रीमाकडचे, धनवंती कडचे,
धन्वंती सांगत होती नाही य जे - जेमतेम जाऊन बोलवावं लागतं रोज ते सांगतात बोलवायला जातात तर नेहमीचच तुम्ही बोलवून जातात. काय करणार असं विचारता. सांगत हो ते दान ते - -
अ तरी किती गर्दी गोळा करते ती विचार करते का? असं बोलून सुद्धा ती किती गर्दी गोळा करत
हा माता निघत नाही, सांगत होते मी तिला असं सहजच विचारल होत, की तुमच्या माता म्हणजे असं, मासिक डेट बैठक घेतात, तर माता येतात का? अस तर नाही येत पण आणि दोन-दोन तीन-तीन तास, जातो आणि
हा मग मग तुम्ही किती वेळेेत जातात बरं तुम्ही एकच वेळेेत जाऊन लगेच नाही येतात असं
नाही मॅडम, दोनदा दोनदा होऊन जातात हो मी येते माझं हे काम आहे, ते काम आहे, सांगून देतात
हम्म. हम्म. हम्म. हम् ते नाहीच येणारे त्यांना बोलवायचं काम आपलंच आहे. काय करणार त्याला.
हम. पुढच्या वेळेस करू आता
हम, आणि त्यांचे एक तर तुम्ही अ याला पण लिहिलेलं पाहिजे वहीवर, रजिस्टर वर. रजिस्टरवर लिहा, आणि करा त्या मीटिंग हा.
हो.
व्यवस्थित मीटिंग करा, तुझी वेगळी घ्यायची आणि अनिताची वेगळी घ्यायची हं.
हो.
खालच्या स्कंदा गरोदर मातांची एकत्र ठेवायची असं वेगळं वेगळं नका ठेवू, एकेत स्कंदची वेगळी, आणि गरोदरची वेगळी, काही गरज नाही. एकत्र घ्या मीटिंग.
हो, चालेल.
हम्म, चालेल. ठीके. चल मग काय राहील तर मला कळतोस हा.